महाशिवरी हे चालवत आमचे ते महाशिवरात्रीला पण कार्यक्रम असतात. अ भजन वगैरे असतात ठेवलेले आणि नाच नाच न गाणं वगैरे या सर्व गोष्टी करतात ठिकठिकाणी महाप्रसादाचा पण कार्यक्रम असतो.
महाशिवरात्रीला नसतं आमच्या इथं म्हणजे गावी काय मोठ अ महादेवाचे छोट पिंड आहे आमच्या गावामध्ये पण नसत कार्यक्रम काय म्हणजे फक्त घरी उपवास करतात. महाशिवरात्रीला एवढंच असते बाकी काय एवढं नसत गावी आमच्या इकड हे
ते गावामध्ये कस असतं ना एकच मंदिर असत बरोबर आणि थं ठिकठिकाणी कॉलेजमध्ये म्हणजे जिथं बघू तिथे महादेवाचं मंदिर बाधलेलं आहे. तर आधी नव्हते एवढे तर विषय काय ना ते बाबा मिश्रा माहित असेल प्रदीप मिश्रा बरोबर
हा.
हा मग ते त्यांचं प्रवचन ऐकून ऐकून लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे झालेलं ते कि प्रकाश पडलेला की देव- देव करायचं म्हणजे, काय माणूस फक्त स्वारथासाठी गोष्ट तो की अस सांगितल म्हणून असं करायच म्हणून मग ठिकठिकाणी मंदिर बांधून घेतलेत महादेवाचे आणि मग नाहीतर असं महादेवाचं मंदिर पाहिलं तर वर्ष- वर्ष स्वच्छता नसायची आता सर्वजण रोज- रोज महादेवावर पाणी पा टाकायला जातात.
हो होय म्हणजे आता कस झालंय म्हणजे सगळं रीलस बघून ट्रेंडिंग सगळं बघून कि लोक सगळं करायला लागलेत याच्या आधी इतकं काहीच नव्हत. कोण एवढं म्हणजे हे करत पण नव्हतं देवाचं म्हणजे आणि कायच नव्हतं आता सगळं ट्रेंडिंग बघून रीलस देन बघून इन्स्टाच्या
तो घरीे प्रदीप मिश्रा वगैरे तेच चालतं, कारण माझ्याच घरचं मी माझ्या आईचंच उदाहरण सांगते माझ्या आईचं कंटिन्यू ते प्रवचन चालतं.
हा
म्हणजे आई आधीपासून देवाच करते., पण सांगायला गेलं तर ते प्रदीप मिश्रा म्हणतात ना की एक लोटा जल असं- तसं
हा- हा- हा
हा मग ते त्याच्यावर पण असं काही नसतं, जे होणार असतं ते होणारच असतं
हो- हो म्हणजे जे आपल्या नशिबात आहे ते होतच
की एक्झामला जायच म्हणून मग व एक लोटा जल चढवण्यायचा असं थोडी असतं
काय हे असतं असत तर सगळ्यांनी हेच केलं असतं म्हणजे मला असं नाही कि बाबा मला विश्वास आहे देवावरती म्हणजे असं नाही की बाबा म्हणजे पाच थोडाफार म्हणजे नाहीच असं नाही.
हम
नाही की बाबा आपल्या गरजें
नाही ते श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नको.
हा म्हणजे कस आपण बाबा असतं पण देवाचं ते आपल्याला ओळखून येत नाही. पण आपण पण त्या व्यवस्थित हे ना करायला पाहिजे ना देवाचं पण
हम् नाही आणि देव करायचं आहे तर, तू मनापासून करायला पाहिजे काही
हो -हो देव असं म्हणत नाही की बाबा तू म्हणजे माझे रोजच पूजा कर माझ्या रोज पायापड रोज सगळं कर माझ्यासाठी एक दिवस कर पण मनापासून कर.
का की माझं हे हे काम झालं तर मी एवढे एवढे उपवास करेल मी हे भोग लावेल तेथे भोग लावेल कोणाचं खूप काही काय असतं आणि तसंच काहीतरी कोणाच म्हणजे महादेवाच नाही इतर म्हणजे कुळदेवी असते तर कोणी कोणी लं असत की आम्ही बोकडं वगैरे कापू असं करू तसं करू देवाला ते भोग नकोच हवं असतं. तो कारण देव म्हणत नाही की मुक्या जनाव जनावरांच्या माझ्यासाठी प्राण आहे का असो म्हणजे लोकं खात तर त्यांच्या आवडीसाठी खातंत पण देवाचं नाव घेऊन खातात ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही.
ते चुकीचं आहे. म्हणजे असं आपण सगळं देवाला हे करून करतोय. आपल्यासाठीच तर सगळं असते पण देवाचं नाव पुढं करायचं.
हम् तेच
हा कि बाबा हा मी करायला लागलोय असत म्हणजे हे च नाही कि देवाच्या बाबतीत आपण असं नाही की देव नाही आहे देव सगळीकडे आहे.
हो
तर देव आहे आपण जर मानलं तर सगळ्यात देव आहे. असं म्हणतं नाहीं देवं की तूं माझी रोज उठूंन पूजा करं एक दिवसं करं पणं मनांपासूंन करं. श्रद्धां ठेवं माझ्यांवरती. म्हणजे माझां म्हणजे जंप करं जिथे तुलां हे लागलं असं म्हणजे आपणं जरं आपल्या गरजे कुंठे जरं देवाचं वापरं वापरं करतं असलो तरं ते चुकीचं आहे नां आपणं पणं त्यांना रोज पूजा करांयला पाहिजे रोजचं सगळं करांयला पाहिजे. आपल्यांवर पणं डिपेंड आहेतं नां सगळ्यां गोष्टी.
आणि पहिल्या दिवशी देवं करायचं आणि दुसऱ्यां दिवशीच नॉनव्हेज खायचं. हे असं पणं असतं लोकांच हं.
सगळं खायचं तरं असतंय पणं हां आंज नको आंज हे आहे ते आहे.
श्रावणं महिना चालूं असतं त्यांच्या पहिल्या दिवशी खाऊंन घेतांत मंग नाहीं मंग उद्यां उद्यां पासुंन श्रावणं स्टार्ट होणारं आहे हो हो.
आमच्यांकडे पणं श्रावणं महिना पाळतांत पणं आम्हीं कंटिन्यू एक महिना पूर्ण पाळतो श्रावणं महिना.
आमच्या इथं पणं एक महिना पूर्ण असतो.
श्रावणं महिना कां पाळतांत म्हणजे हेचं रिझन कि असं देवाचं नाहीये. आंता हे पाऊस तेन पडलेला असतोय मंग पाऊस तेन पडल्यानंतर नवीन गवतं येतं मंग हे आपणं जे खातोय म्हणजे कायं कोंबडी चिकन खातोय त्यांनंतर मटंन नं खातो हे कायं खातांत तरं गवतं खातांत मंग ते गवतं खांल्यानंतर ज्यां वेळे ते रांन म्हणजे नवीन येतं असते की बाबां पा म्हणजे आपलं गवतं नवीन येतं असतं त्यांमध्ये किडे असतांत.
हो बरोबर.
म्हणजे खांली मंग ते किडे जरं खाऊंन आप आपल्यांला कायं होऊं नये म्हणजे मानवांला कायं होऊ नये त्यांच्यामु आपल्या बॉडीला घातंक आहे नां.
हो बरोबर.
म्हणजे प्राणी कसं आपणं त्यांना माळां रानांवरती सोडल्यानंतर त्यांनी कांहीं पणं खातांत. गवतं ते नां असं कांहीं पणं खातांत मंग ते आं जरं नवीन पालजी फुटलेलं गवतं खाल्लं तरं त्यांच्यामधील किडे पणं त्यांच्या पोटातं जाऊं शकतांत. हां मंग आपणं कसं मंग ते आंता थोडीचं त्यां मां म्हणजे मटंन कापणाऱ्यांला तरं माहितयं खांटक्या लोकांना की बाबां त्यांनी कायं खाल्लंय हे केले आहे मंग त्यांनी कायं करतांत की तसंच कापतांत. आणि आपल्यांला देतांत मंग आपल्यांला पणं बॉडीवर त्यांचा इफेक्ट होऊं शकतोय.
बरोबर.
आपल्यांला पणं त्रांस होऊं शकतं तयं बॉडीला कि बाबां हां त्यांनी खांल्ल किड्यांचा आपल्या पोटांत गेल्यानंतर आपल्यांला त्रांस होणारं. आपल्या वेगळ्यां प्रकारांच्या आजांर होऊं शकतांत म्हणजे जास्तं कोणं आपणं पावसाळ्यांतच आजांर
हम्मं ते तरं आहेतं
हां विंटर आणि समरलां एवढं परंत नाहीं पणं रेन सीझनला पणं भरंपूर आजारी पडतो.
हम्मं.
हं मंग त्यांच्यानंतर त्यां आपल्यां बॉडीला कांहीतरी इफेक्ट होऊं नये म्हणूंन हे श्रावणं महिन्यांचं रिझन आहे. तेलां
हम्मं हम्मं.
हां म्हणजे एक महिना तरी आपणं ते पाळायचं म्हणजे नवीन श्रावण महिन्यांत सगळ्यां झाडां ते नवीन पालजी फुटतं असतं म्हणजे निसर्ग एक वेगळंच रूपं घेतयं.
हो ते तरं आहे
सौंदर्याच रूप घेत. ते निसर्ग ते आपल्या बॉडीला काही हानिकारक होई नाही त्यांच्यामुळे म्हणून ते आपण पाळायचं असते एक महिना. पण एक एक लोक अशे असतात की बाबा ते श्रावण महिना सुद्धा पाळत नाहीत.
हो आता माझ्या ग बाजूच्याच घरी आहे मी सांगते अ. ते त्यांच्या इथं श्रावण वगैरे काहीच बघत नाही कधीही नॉनव्हेज वगैरे असतं त्यांच्या इथे.
हो का,
हो आणि ते त्यांच्या कुत्र्याला पण खाऊ घालतात अजून.
ह मग ते आम आमच्या नाही आमच्या श्रावण महिन्यामध्ये कसं असतं आता नवीन ज्यांचं लग्न झालंय. तर त्यांनी श्रावण महिन्याच्या सोमवारचं. अ जेवण करायचं म्हणजे आता लग्न झाले तर आम ''--'' च्या घरी एकदा जेवण त्याच्यानंतर त्यांच्या घर एकदा जेवण सोमवारचं. म्हणजे दोन सोमवार गेले चार सोमवार असतात श्रावण मध्ये आणि. ते म्हणजे जेवण करायचं त्याच्यानंतर माणसाांना बाहेरच्या जेवायला बोलवायचं थोड्याफार. सगळं गोड प्रकारचं म्हणजे स्वीट श्रावण महिना हा सगळा स्वीट मध्ये जातोय.
हा हा,
वेगळ्या प्रकारचं जेवण करायचं त्यांना खाऊ घालायचं आपण म्हणजे आणि कोणतरी जेवायला आपल्याला सांग ''--'' ते सोमा सोमवारचं.
हम्म हम्म,
मग सोमवार मध्ये कस उपवास असतो लोकांचा जास्त करून. श्रावण सोमवार पाळतात सगळे म्हणजे छान असतात असं. जर करायला गेलं तर सगळं छान असतात पण आपण ते सगळं भक्तीने आणि श्रद्धेने करायला पाहिजे. तर त्याचा देव पण आपल्याला म्हणजे. छान प्रसाद देतो नाहीतर मग आस वरूच्या मनात केलं तर देऊ पण नाही देणार.
हुम्म ते तर आहे.
हा म श्रावण महिना आपण जसा कराल तसा असतोय. घरामध्ये कोण म्हणजे असं नॉनव्हेज करत नाही. एक महिना पूर्ण असं सगळं म्हणजे. अ वेगवेगळ्या प्रकारचं आज काहीत गोड उद्या गोड. छान असत अस म्हणजे पाऊस पण त्या टामिंगमध्ये. श्रावण मध्ये कसं ऊनपाऊसऊन पाऊस असतोय म्हणजे थोडा पाऊस थोडा ऊन असा असत ना. सगळ हु त्यामुळे छान असत श्रावमध्ये. बघायला तस म्हटलतर आपले सण सगळे आता सुरु म्हणजे जुन महिन्यात. अजून जास्त करून सुरू होतात कंटिन्यु.
हो,
हुम्म श्र श्रावण महिन्यानंतर मग गणपती चालु होतोय गणपती नंतर. मग दसरा दसऱ्यामध्ये नऊ दिवस. कस घरी उपवास करत्यात म्हणजे एक माणूस उपवास करतोय घरी. नऊ दिवस कंटिन्यू काय खायचं नाही काय नाही.
अच्छा म्हणजे नवरदेवाला करावा लागतो असं.
नई आता आता तुमच्याकडे कसं देवी बसवतात. मग प्रत्येक गावामध्ये देवी बसवतात असंच नाहीत आमच्या गावात ग्रामदैवतला करतात. ग्रामदेवत आमचं जे नागनाथ आहे ना त्यांना म्हणजे त्यांना करतात असत. कि घरात प्रत्येक घरातलं म्हणजे ज्यांची इच्छा आहे. जेने ते मागून घेतलेले असते की बाबा मी हा नवरात्रमध्येध्ये नऊ दिवस नवरात्र बसतो. असं म त्यांनी फक्त उपवास करायचा म्हणजे काय खायचं ज्यावेेळेला सकाळी आरती असते देवाची
हुम्म
आंघोळ करायची फक्त पाण्याचा एक घोट प्यायचा आणि देवाच्या आरतीला जायचा मग तिकडून साडे अकरा बाराला आरतीला आरती होऊन आल्यानंतर आपण फळे दूध तेवढच प्रमाणात खायचं
म्हणजे फक्त फल आहार घ्यायचं बाकी काहीच नाही आमच्या इथे तसं नाहीये आमच्या इथे साबुदाणा वगैरे खिचडी वगैरे ह्या गोष्टी खातात बटाटा
आमच्याकडे अजिबात नाही मग ते
हं, मग ते फक्त फलआहार अं फलहार म्हणजे कधी खातात? वटपौर्णिमा असते किंवा अं हरतालिका असते किंवा मग प्रदोष व्रत असतं ना? त्याला करता.
हुम् मग त्याच्यानंतर आमच्याकडे कसं करतात किं हा दसऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे उपवास करायचा आधी मध्ये काही प्यायचं म्हणजे पाणी. प्यायचा नाही, काही-काही प्यायचं नाही ज्यावेळेस तुम्ही स सकाळी साडे अकराला जेवायला म्हा काय खाताय? फराळ करताय? त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट संध्याकाळची आरती झाल्यानंतर साडेनऊ पावणे दहाच्या दर नंतरच म्हणजे फलहार करायचा. म्हणजे फळे खायची, दूध प्यायचं. त्यावेळेस तुम्ही काय पिशील तेच पाणी तेवढंच त्याच्यानंतर पाणी अजिबात काही प्यायच नाही. दिवसभर उपवास करायचा असं नऊ दिवस कंटिन्यू करायचं आणि शेवटच्या दिवशी पण छान असतं देवळामध्ये. जिथे कुंभ करतात आमच्या घर म्हणजे कशामध्ये तर ते काय तरी धान्य काय तरी ते म्हणजे ते मला एवढं माहित नाही. पण ते नऊ दिवस काहीतरी एक रोप उगवतात.
हा छान आहे मग उपवास कस